हॅलो आवाज येत का? हॅलो. हा व्यवस्थित येतो ना, कट नाही ना होत. कधी आला दीदी काढण?
दीदी कडून आत्ता आलोय, दहा पंधरा मिनिटे झालं.
हां घरी नाही येत.
हं घरी जाऊन ते साहित्य, वगैरे घेऊन आलोय आता.
अ चालतंय काय बोलली ती कशी आहे तबेत.
काय नाही, एक नंबर ये. चांगलीये दीदी अं.. दाजी कामावरून येवू पर्यंत वाट बघितली. त्यांच्यासोबतच जेवून आता आलोय आले घरी.
हा उशीर आलंत. आज लवकरच सहा वाजता ना? हा हा बर.
बाहेर गेलेत, त्यामुळे वेळ झाला.
हा आवाज ब्रेक होतो तुझा. काय मग कसं चालय काम वगैरे?
हो मस्त चालूय काम.
बरं. हां.. काय म्हणत्यात सण वगैरे आलंय. घरात तयारी वगैरे चालू असल.
होय.
हम् मग झालं का, गणपती वगैरे. डेकोरेशन सिलेक्शन, गणपतीच मूर्तीच.
कधी येईल गणपती महिन्यात, आता तर आ का प्लॅनिंग.
हा.
ते खूपच लावू.
हम्म भारी आहे तरी तुम्हाला एन्जॉयमेंट तरी करायला भेटत असं. गणपती वगैरे. नाय, बारीक नाही ते. त्या हेच्यासाठी, लालबागला जायला लागत. दर्शनासाठी लालबाग नाही तर दादर. मग एवढ्या लांबून कोण येणार जाणार, नाही आमच्यात नाय बसवत. म्हणजे आमच्या असं मानत नाहीत. म्हणून बसवत नाहीत. हॅलो बोल. आणि काय काय. काय काय म्हणजे असं प्लॅनिंग वगैरे झालं असेल ना तुमचं? काय करायचं काय, नाही डेकोरेशन वगैरे.
परीक्षण वगैरे करायचं. स्वामी समर्थांची मु
हा ते ते, हा ते. ते मेन धोक्यात आहे, स्वामी समर्थाची मूर्ती आणायची हे मेन आहे.
हम.
आणि डेकोरेशन असं म्हणजे, फोटो वगैरे बघितलं असेल ना असं बेसिक बेस. स्वागत वगैरे करायचं.
अ ते ते जरा चालूय ते. तर असं पसंत पडायचं कारण
हम्म. काय मला पण दोन फिंग डिझाईन म्हणजे खूप आवडतात पण आमच्या घरात बसत स्वतः नाही, गप गार बसावं लागतंय. म्हणजे मस्त असे म्हणजे, सिम्पली तेवढच भारी असेल. चांगले आहेत. नॉर्मली म्हणजे असं हे करायला बघायला गेला सुंदर आहे. एवढं म्हणजे हेवी पण, डेकोरेशन नाय आहे ते. गौरी पण बसती काय घरी म्हणजे, ग गौरी गणपती वगैरे. भारी काम आहे की मग चांगलंच एन्जॉयमेंट वगैरे असं करायला भेट मी फर्स्ट टाइम एकदाच बघितलंय. मी फर्स्ट टाइम गणपती म्हणजे सगळ्यांच्या, घरी गौरी गणपती एकदाच दिदीच्या घरी तेवढं होतं. त्याच्याहून एकदाच बघितलेलं, गौरी गणपती बसवतात. काय काय असतंय ते.
हां.
जेवणारा वगैरे काय काय असतंय. कधी म्हणजे आमच्या इकडे कधी करत नाही आणि मला काय माहिती नाही.
बरं. ते एकदा गणपती बसल्यावर कस आपण म्हणजे, जे आपण करल तेच्यावर असते ते.
तस नसतं पहिल्या दिवशी अ हा पहिल्या दिवशी खीर मोदक असा दिवस.
हां. ते पाच दिवस स्पेशलच असतंय जेवण.
हा पाच दिवसाचा बसतो. भारी की मग बर. भारी आहे की.
मग तुम्ही कुठ, कुठं जाताय ना.
अं.. आम्ही सह्याद्री लालबागचा सि विनायकच दादरला येते. लालबागला कस व्ही आय पी पास असतो आमचा, मंडळाकडनं आम्हाला भेटतो. मग ते आमचं हे झालं की, आम्ही जाऊन दर्शन करून येतो. जर आम्हाला जायचं असेल, नाहीतर तो पास पण तसाच पडलेला असतो.
बर.
म्हणजे. प्रत्येक मंडळा करून असं म्हणजे वी. आय. पी पास असं भेटतय की. फॅमिली मेंबर साठी‌.
सय परत हे. त्याचं डेकोरेशन म्हणजे असं, बघूनच आलो आम्ही काय एवढं काही ह्या वर्षी‌ खास वगैरे नाही आता. काम पण चालू आहे तिथ राहू दे, म्हटलंय एवढं काही खास. मूर्ती बघितल्या, आगमन वगैरे झालंय. हॅलो, म्हटल काय हे करल मग. काय प्लॅन नाही बघायला जायचा.
ह् ह हो आता.
गणपती आपल्या घरात असल्यावर वेगळं पडतं ना.
होय होय होय.
म्हणजे, उत्सुक
आपल्या घरचं वेगळं पडतेय. बाहेच बघण जाण, बघायला जाणार ते वेगळं.
हो म्हणजे आम्ही राहतो अस म्हणजे. फ्रेंड्स वगैरे स्कूल फ्रेंड तर पंधरा वीस जणीच्या घरी गणपती. पती वगैरे बसतो. मग त्या इन्व्हाइट करतात त्यांच्या घरी जातो. पण तस कोणाला कामाच जन शक्य होत नाही होत. त्यासनी तसं जसं जसं झेपत्या तसं त्या येतात मागं पुढे.
हो.
असं जेवण वगैरे झालं.
होय जेऊनच तुमचं.
जेवून वगैरे झालोय, बाहेर राऊंड मारायला.
बर.
हा बर हा सगळं व्यवस्थित. चालू आहे सगळं व्यवस्थित मस्त चालू आहे कॉलेज प्रॅक्ट. प्रक्टिकल चालू होणार आहे आता थर्सडे पासून मग आता कंटिन्यू रुटीन लागतय.
हा हा.
हा. तुमचं काम ते कसं चालेल व्यवस्थित वगैरे लोड जास्त नाही.
लायसन. हम्म जरा कामाच आहे थोडं असतय.
हम्म चालतंय. ठेव काय.
हा हां..